हॅलो हम्म
सावड्या म्हणतो मला तिकडं नेऊन घाल शिव च्या तिड म्हणलं तुला जायचं असलं जाय मा कॉल चालुय ती शिवड्या तिड हा नाय तवा तिकडं गई गरज लागत नाही कोणा संग जायचं यायचं लागी लगि नेऊन घाल
त्याचा पायाने जातो मग भ भिंगऱ्यानी पळतो
हा
मग आता काय गरज पडत नाही त्याला मला नेऊन घालन राय आण आस लागत्या मग त्याला माणसं-हाहा नेऊन घाला ना.
निस्त लगीन मला नेऊन घालन मला मग करा ना मला हा बास मला लई नको देऊ मला आ मग एवढ्या लवकर झोपण का तो आताचे तर अकरा वाजून राहिले अरे राहुदे रे मी बोलुन राहिले फोण बोलून. बोलू राहिले जरा बंद
होय लावाची ना.
लवकर नाही ना
हा
बारा एक हा बारा एक ला चांगल ऊन झालं की मग
कायच कधी कधी तर उन्हाचच खेळताना दिसत
म कधी कधी झोपत कधीकधी झोपत नई आपण जर झोपलोच समजा कुलर च्या हवेमदी झोपेत नाही इकड फॅन च्या हवेत नाही झोपत ये.
नः
हा
महागड्या क कांद्याची बी काढल ना त्या दिशी त्याच्याम - त्याच्यामध्ये तर अस गोंडे न त्याला चाळुन घ्या काय तो क काम करीना वान ये आणि थोडी
मग त्याला एकदा चाळुन घ्या आवो अन् द चाळुन घेतल्यावर काही घाण रात नाही खाली जर राहीली बी ना मग फॅनच्या हवेत मिळून घ्या बारीक फॅन घ्या हवेत
वीस किलो भरन पाय ते
तेव्हा लोकांचे
नाही ना आज ही तिथे त्या दिशी काढण ना मला इचू डासला त्या दिशी नाही काढ का ते बाई तुला माहीतीच नाई का बाई किती हाय हाय ने आले त्या दिशीच विरंगुन आलते त्या दिशीच बीनच काड का आम्ही त्या दिशीच हाय हाय रातभर हाय हाय आ
नाही आम्ही बरोबर मी तुम्हाला म्हणले का? आपण कॉल करू नंतर करतो म्हणून बी काढणं ये आम्ही शेतामध्ये निघून तवा मंग जमा करायला
हा तुम्ही शेतात गेले मया बी काड आन दोन वजे ते आणलं काय मकांच भुस्काट आणल अन तिसरं वझाल नाई म्हणले मी त्यांला ते म्हणे झोडुन ठेव म्हणे भराला लागले न जमा केलत तेनं खालून देन अन डान काढ
हं थांबा हे झाल्या नंतर
व्हय काआला इचारतीत तिथ हाय हाय कोन चढून देलता काल लई अंगावर व्हये अंगावर बी फणफण बी हां